हॅलो.
हा येतोय का आवाज.
हो येतोय आवाज बोला ना.
हा नमस्कार काय चाललं? आता स्कूल मधून आला काय? सकाळी जात का? मुलीला सोडायला जात का? तुम्ही सर्विस करता होय का अच्छा.
काय म्हणताय? काय झाला पाऊस? हो हो काय म्हणताय बाकी.
बाकी काय नाही इथ निवांतच होते. तिथे आता म्हनल कॉल लावा.
अच्छा कुठल्या विषयावर बोलणार आहे ताई तुम्ही आता. कुठल्या विषयावर बोलणार तुम्ही आता.?
आता मी माझं विणकामाचं हे. असं चालू असतं विनकामाचे ऑर्डर बिडर घेते.
म्हणजे काय करता. अच्छा विणकामाचं काय-काय बनवतात मग स्वेटर्.. वगैरे बनवतात का.
स्वेटर बनवते. पुन्हा परत अ... हे तोरण. रुमाल. समया. रांगोळ्या.
अरे वा. मग बराच वेळ लागत असेल ना तुम्हाला. रांगोळ्या म्हणजे कशा आज. त्या त्या प्लास्टिक...
नाही-नाही तस नाही-नाही डायरेक्ट.. विनूनच विनतेच पूर्ण असं.
हो लोकरीवर येतात तशा.?
हो येतात की.
म्हणजे मग तुमचं कसं अस... आसत ते विणकाम. म्हणजे मी माझ्या मम्मीच बघितलंय ना. त्या खांब-खाब असं काही... तरी असत ना ते एक खांब घ्यायचा. तसच असतं का मग तुम्ही क्लासेस वगैरे घेतात का.?
आ.
म्हणजे माला एक सांगा कृषी अलग असत ना आपल लोकरीच जे वीनकाम असत... ते वेगवेगळं असतं ना.
हा खूप वेगवेगळं असतं म्हणजे..
म्हणजे मला फरक सांगाल का तुम्ही.? क्रोशिया लवकर म्हणजे क्रोशिया म्हणजे काय तर सांगाल का.?
कृषया म्हणजे एका सुईने केलेलं काम ते.
मग ती लवकर कशी असते. जी आपली उलार असते तशीच बारीक असते का.
नाही त्यात प्रकार आहेत ना. म्हणजे उलांर मध्ये भरपूर प्रकार आहेत अ... ते असशी हेजे.. काय म्हणतात. ते साधे ऊल असते. चमकीचे ऊल असते. फर ऊल असते. पुन्हा बिव्ह्यू ऊल असते हा. पुन्हा जाड कॉटनची कॉटनची ऊल असते. बॅग बनवाण्यासाठी ती वेगळी लागते हा. म्हणजे कॉ...
वगैरे सा आपण वापरतो ती कुठली असते.
स्वेटरला वापरत तो... चाधी बेबी ऊल पण चालते. लहान मुलांसाठी स्व सॉफ्ट असते ना ती जरा.. आणि... ज अ.... घेण्यासाठी पण चालते पण ते. खूप त्याला डबल-डबल घ्यावा लागतो.
अच्छा-अच्छा नाही. मला हे नव्हतं माहित. मला म्हणजे मोस्टली जी आपण. दुकानात भेटते ना तीच उल माहिती होती.
हा दुकानात ती साधी लोकर भेटते. त्यात. पण आता ते कंपन्यांची वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी क्वालिटी पण असते. अस हाय. कुठल्या कंपनीची वापरताय. त्याच्यावर पण ते डिपेंड असत म्हणजे अ. एखाद्या वस्तूचच कॉस्ट करायची ते.
ओके-ओके म्हणजे आजपर्यंत काय-काय बनवलंय मग तुम्ही रांगोळीमध्ये. याच्यामध्ये.
मी का भरपूर उलंंच खूप उलंंच बनवते. मी आता गेली पंचवीस. पस्तीस वर्षे झालं करते.
म्हणजे खूप सुरुवातीपासून करतायत वाटत.
हा म ते आता ते मी आता गुढी म्हणा म्हणजे कुठली पण वस्तू आपण बनवू शक तो असं काय नाई
जे आपली कल्पना शक्ती जशी असेल तेच्या प्रमाणे तुम्ही करू शकता बरोबर ना.
हा कल्पना शक्ती वापरून कधीच समोरच्या व्यक्ती तिला जर काय तस त्यांनी आणली एखादी डिझाईन त तसं बनवून असं ड्रीम कल्चर म्हणा. पण आता वेगवेगळेय फुलं बुफे निघालेत.
म आजकाल क्रोशियामध्ये जे क्रोशियाच्या तुलनेने स येत का म्हणजे आजकाल तर उलन थोडस जे ते म्हणत्यात ना कालबाह्य किंवा जु झाल असं काय आहे का आता सध्या
नाइ नाइ तेच चाललंय ना आता सध्या क्रोशा म्हणजे अं मग ते अं विनायचे एक हें क्रॉशा असं ते नावाय सुय सुयाय आ. ते विन्या विनाचं नावय ते लोकरीच असतं सगळं क्रोशाच घेईल ते
अच्छा अच्छा म्हणजे जोनी थीमण त्याच्यावर नवीन हे चढल्यास काल तस फॅशनेबल ना.
इथे ते सगळं लोक लोकरीचचं काम असत ना सगळं लोकरी लोक
पण मग ते अ लोक क्रोशिया म्हणायला कसं क्रोशिया म्हणजे खूप स्टॅंडर्ड वाटत उलन किंवा लोकर म्हटलं कि लोक कांच कसं हे लक्षात येत असेल ना तुम्हाला म्हणजे मला काय म्हणायचंय.
हा ते मळा कळलं की तुम्हाला क्रोश तेज धागेच वापरले जातात ना उलन वापरले जाते किंवा मग एखादा कॉटनचा धागा वापरला जातो किंवा साधा धगा वापरला किंवा सुतळी पण वाप वापरली जाते मायक्रोवनच पण मायक्रो ची वायर पण असते. असं म्हणजे ते हा मग ते ते सगळे ते असं वेगवेगळं असतंय ते.
आणि तुम्ही म रांगोळी कशाने बनवते क्रोशीचीच असते का? आज काल ते ते अशी येतात बघा गालीचे वगरे चमकीचे तेच ना ते आता
ते चमकीचं तर ती फरची हा ती फर ची लोकर आली ते रांगोळ्या गालीचे करतात ना हा पण मी तस नाइ करत हाय. नाही नाही ते मी विणून करते. ते विणलेल्या विणलेले अस ताटाभोवती ठेवायचं असं ते पूर्ण ते वॉशेबल पण अस त्यना हे पण वॉशियाबल असते फरच पण तर फरचं आता निघाले आता या दोन वर्षात
पण नाइ मुलाचं कसंय ते वर्षानुवर्ष चालतं ना एकदा आपण म्हण इन्व्हेस्टमेंट एकदाचं करतो आणि हे तुम्ही म्हणालं मी आता मी तुम्हाला बोली ना पी एच पी सीट च वगरे तेवढे लाँग चन चालत नाइ मी पण एकदा दोनदा स्वतः ट्राय करून बघितले ना उलन कसं हे लॉंग टाईम असेल ना तुमचं
हा लॉग टाम असत म्हणजे आता क कधीपासून म्हणजे दहा दहा बारा बारा वर्ष आपण वापरू शकतो तेज काय कलर इफेक्ट नसतो काय आणि जेवढं धुवल तेवढं ते छान दिसत असं काय खराब नाइ. एखाद्या म्हणजे हा एखाद उलच उन्हात उन्हामुळे ढल होऊ शकतय. पण मी आतापर्यंत जे दिलेत तर ती लोक आजून वापरतात ती
मग तुम्हाला किती वेळ लागतो ताई स्वेटर वगरे जर तुम्ही बनवत असाल तर किती वेळ लाग
स्वेटर मी मोठ्या माणसांचा नाइ बनवलेला पण अं असं बारक्या लहान बाळाचं बनवलं ते काय म्हणजे कंटिन्यू केलं तर दोन तीन दिवसात होऊन जातं.
पण म ते हात वगरे दुखत असतील तसं काही होत असेल ना कण
की त्रास तर होतचं की डोळ्याला पाटिला पण एवढा आपल्याला वेळ नसतो ना मग मला मी ऑर्डर घेतली तरी मग. आठ-दहा दिवसाचा वेळ मागते त्यांना बनवायला.
ओब्युअसली म्हणजे थोडस काम घाईत केलं कि ते विस्कटतं ना. आणि समोरच कसं आज. त्याल पैसे देते तर त्यांना वाटत ना. की आपलं काम थोडस वेळ म्हणजे चांगलं दिसावं आपण जे ऑर्डर देतो.
हा फिनिशिंग-विनिशिंग सगळं लागतं ना त्याला व्यवस्थित एकदम. मग असे काय टाके पण परत आणखीन मोजून बिजून बघावे लागतात.
मग तुमचं म्हणजे काय कॉस्ट असते. जर बेबी सेटचं वगैरे. तर बेबी सेटच स्वेटर वगैरे केलं.
हा पण स्वेटर किती मापाचा आहे तो. छोट्या मुलांचा. किती लहान बाळांचा. नवजात बाळकांचा. असं पण आहे ना ते. त्या ह.... त्याच्या साईज पण असते. आता त्यात. पण स्वेटर घेणार काय टोपड पाहिजे. कोणाला पायमोजे पाहिजे. शाल पण असते. छोटी म्हणजे बेबी सेट बोल तर त्यात येत ते शाल एक स्वेटर येतो. टोपी येते. टोपीचे पण बरेच प्रकार आहेत त्यात. तसेची टोपी पाहिजे का आशी उंच पाहिजेल. असं म्हणजे प्रत्येका गोष्ट. व्हरायटी अ वेगळी असते. आणि त्याच्या साईज नुसार आकारानुसार.
मला एका बाळाचा विचार द्या हा म्हणजे मग तुम्हाला त्याच्यात भरपूर बारीक-बारीक विचार लागत अस असेल ना हा.
हा डिझाईन नुसार. असं मग ते असं वेगवेगळं असतं ते.
मग डिझाईन आता. सपोज जर मी तुम्हाला ऑर्डर दिली. मग तुम्ही मला म्हणजे जर बाळाचे. डिझाईन वगैरे तुम्ही पाठवतात. का मग कस्टमरला विचारतात तुम्ही.
नाही आमच्याकडे असले तर. आम्ही पाठवतो ज्या आहेत त्या म्हणजे आता युट्युब. युट्युब वरसर्च करून. माझ एक दोनच फोटो असत्यात. पहिले मी पूर्वी काय असे फोटो काढून नव्हते ठेवत ना. आता तेव्हा म्हणजे एवढं हे पण नव्हत. हा आणि. नाही मी आता कोरोनापासूनच. मी जास्त त्या हे पडलोय. आधी मी बनवाय बेसिक आपल मी बनवून द्यायची. असे तोंड ओळख असेल त्यांना आणि. त्या त्याचे पैसे घ्यायचे. मग करुणात घरी बसून काय. म्हणजे घरातच सगळे होतं ना मग त्या मुलींना मला पैसे. काढून दि इंस्टाग्राम च. मग त्याच्यावर मग मी ते असं बाहेरचे ऑर्डर बीरडर घ्यायला लागले. हा असं मग आता मग त्या पेज पण आहे. तुम्ही असल. हा मग त्या आता. ते म्हणजे आम आम्ही. हो. त्या तेव्हा म ते तेव्हा पासन. मग आम्ही स्टार्ट केलं मग असं बाहेरच घेते ऑर्डर. म आता मी शेवणकाम पण करते. ते त्याच्यामुळ म ते तेव्हा करोनात आम्ही मास्क बिस्क शिवून असे बाहेर खूप पाठवले आणि ते च्यावर म ती मुलगी पेंटिंग करते. करायची मग ते प तिन पेंटिंग क त्याच्यावरून असं ते वेगळं जरा केलं आम्ही.
अरे वा. म तेव्हा रिस्पॉन्स छान रिस्पॉन्स छान भेटला असेल ना.
हा भरपूर म्हणजे. युपी पर्यंत. याच्यापर्यंत असं पोलीस लोकांचे आ ते बिल्ले ते ते अस असत ना ते त्यांचे छापबीप तर ते ते स्वतः तिनं हाताानं तयार केलेले होते तिनं सगळं.
अरेवा. चांगलंय म्हणजे. आपण म्हणतो. एखादी वाईट गोष्ट घडली पण त्याच्यातून सग ळं म्हणजे वाईटच घडत नाही. चांगला दृष्टीकोन ठेवला की चांगलं पण घडत ना. सगळंच करोनाने-करोनाने सगळेच म्हणतात. की खूप हे केलं खूप हे केलं काही काही ना खूप चांगल्या गोष्टी पण शिकवल्या ना करोनाने.
हो करोना ने चांगल्या पण गोष्टी शिकवल्या मंग काय त
अच्छा. तुमचा काय अनुभव आहे मग कोरोनाविषयी म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी शिकल्यात किंवा नवीन फेसबुक वगैरे वापर शिकल्या तुम्हाला काय वाटतं मग कोरोनाचा जो पिरियड गेला म्हणजेच खूप हेक्टिक गेला की कसा गेला.
तस हेकटेकच गेला म्हणजे कसं आहे ना म्हणजे एक एक प्रकारचं ते हे पण झालं की आ एकाच घरात आम्ही चौघ पनजण राहत होतो. म्हणजे एकत्र हा दिवसभर मग आता त्याच्या मूळ काय व्हायचं म्हणजे वेळच वेळ होता तर वेळेचा सब्द सदुपयोग पण केला आम्ही सगळ्यांनी. योगा करायचो हा घरातच बसुन अस त नवीन नवीन क काहीतरी आयडियाज करत बसलेलो असायचो सगळे मिळून. अछा सगळे मिळून अ नवीन पदार्थ करत बसायचो. हा फायदा पण पण असं बाहेर जाता येत नव्हतं आणि म अ म कसं होतं अ माझे मिस्टर पोलीस असल्यामुळ ते आम्हाला कुठ जायला आलाऊड नव्हत जास्त कारण ते बाहेरून यायचे रोज ना. म असं शेजारी पाजारी शी आम्ही जास्त ब हा.
त्या पोलीस लोकांच आणि हे जे म्हणजे समाजसेवक म्हणतो आपण त्यांचे खरे आभार मानले पाहिजे म्हणजे त्यांनी स्वतःचा जीवाचा विचार न करता डॉक्टर म्हणा पोलीस म्हणा म्हणजे इतकं ते प्रजेला हे करत होते म्हणजे लोकांना समजून सांगत होते घरात रहा रे बाबा आणि म ते घरी आल्यावर म्हणजे तरी कधी त्यांच्यामुळे तुम्हाला पण थोडस हे असेल ते जर पॉझिटिव्ह झाले तर आणि ते ड्युटीवर जात असणार तुम्हाला पण भीती वाटत असणार ना तुम्हाला पण भीती वाट त असणार ना की आजच्या वातावरणात सगळे जण घरात आणि आपलेच म्हणजे मिस्टर बाहेर थोडस टेन्शन असतंच ना ते.